हॅलो नमस्कार कशी आहेस?
तू कशी आहेस मी बरी आहे ना.
मी तर छान आहे अगं मी ना तुझ्याशी काहीतरी बोलायला आठ आले होते. तूला आठवत का आपण लहानपणी संध्याकाळ झाली की लगेच मैदानावर पळत जायचो
हो.
आणि त्यावेळी तर मोबाईल वगैरे होतेच नाही ना. व्हिडिओ गेम्स वगैरे एवढे लोकप्रिय नव्हते. त्यामुळे आपण सगळे मुलं एकत्र येऊन खो खो लगोडी कशी खेळत होतो ना. आजी विसरत येत नाही आपल्याला.
अगदी बरोबर बोलली तू. अ मला तर अजूनही आठवतं आपण खेळल्या खेळायला सुरुवात केली की वेळेच भानच राहत नव्हतं. आणि आई कितीतरी वेळा हाका मारायची पण खेळ संपेपर्यंत घरी जायची इच्छा होत नसे त्या खेळामुळे आपल्याला मैत्री सहकार्य आणि शिस्ती याचा महत्त्व समजलं हो ना.
हो ना बघ ना आजकाल अनेक मुलं शाळेतून आली की थेट मोबाईल किंवा टी व्ही वर बसतात. त्यामुळे त्यांना मैदानाचे खेळ आणि अनुभवायला मिळतच नाही ना काही मला तर असं वाट की प्रत्येक मुलाने दररोज थोडा वेळ तरी बाहेर खेळायला हवं
अ हो नक्कीच पण मला असंही वाटत की इनडोअर गेम्स महत्त्व कमी नाही. बुद्धिबळा सा सारखे खेळ मेंदूला चांगले व्यायम देतात. प्रत्येक चाल विचारपूर्वक खेळावी लागते त्यामुळे निर निर्णय क्षमता आणि निरीक्षण शक्ती वाढते.
हो हे तर खरं आहे मी जेव्हा बुद्धिबळ खेळते ना तेव्हा मला अनेक शक्यतांचे विचार करावे लागतात. अ प्रतिस्पर्धी पुढे काय चालू चाल खेळू शकतो. याचा अंदाज घ्यावा लागतो. तो ना आता त्यामुळे संयम आणि एकाग्रता दोन्ही वाढतात.
हो कॅरम देखील तसाच मनोरंजक खेळ आहे. दिसायला साधा वाटतो पण त्यात अचुकता आणि लक्ष लागते. योग्य. कोनातून स्ट्रॅकेर मारण्याची खूप सराव लागतं.
आणि बघ ना लुडो किंवा आपण सापशिडी सारखे खेळ संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणतात. अ सगळ्यां बरोबर आपण खेळू शकतो ना. आजी आजोबा आई बाबा आणि लहान मुलं अ म्हणजे सगळे मिळून खेळू शकतो आपण. त्यामुळे कुटुंबात आनंदाच वातावरणही निर्माण होतो ना.
हो आउटसायडर गेम्स मध्ये मात्र एक वेडेच वेगळीच ऊर्जा असते. मैदानावर धावताना शरीरातील प्रत्येक स् वायू सक्रिय होते. त्यामुळे शरीर मजबूत आणि निरोगी राहण्यात मदत होते ना.
हो मलाही असंही वाटत आणि मला असं वाटतं ना की क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळा आहे. आणि आपल्या परिसरातही संध्याकाळी अनेक मुलं क्रिकेट खेळताना दिसतात. काही जण तर क्रिकेटपट्टू होण्याचे स्वप्नही पाहतात ना
हो क्रिकेट पुढे संघभवना शिकायला मिळते एकटा खेळाडू मु सामना जंकला जात नाही संपूर्ण संघाने एकत्र प्रयत्न केले तरच यश मिळते
हो हो आणि बॅडमिंटन सुुद्धा खूप चांगला खेळ आहे ग त्याच्यासाठी फार मोठं मैदान लागत नाही आपल्याला दोन मित्र किंवा मैत्रिणी सहजपणे हा खेळ खेळू शकतो आपण
हो मला तर खो खो खूप आवडते त्यात वेग चपडाई आणि रंंदीचे हा तीनही गोष्टीची गरज असते योग्य वेळी दिशा बदलली नाही तर प्रतिस्पर्धा लगेच पडतो तो
हो हे तर खरं म्हटलं तू. आता कबड्डी मध्ये खूप ताकद आणि आत्मविश्वास लागतो ना. कबड्डी कबड्डी म्हणत म्हणत अ विरोधी संघात जाणं आणि सुरक्षितपणे येणं. हे खूप आव आव्हानात्मक आहे ना.
हो खेळामुळे केवळ शरीरच नाही तर मनही निरोगी राहत अभ्यासाचा ताण परीक्षा आणि इतर चिंता यापासून थोड वेळ दूर राहाय राहायला मिळत
हो हो अगदी खरं म्हंटलं तू आता मी जेव्हा खूप तणावात असते ना तेव्हा थोडा वेळ बॅडमिंटन खेळून घेते त्यानंतर मग हलकं वाटतं मला आणि पुन्हा कामात लक्ष केंद्रित करा करता येत आपल्याला
हो इंडोर्स गेममध्येध्ये आणखी एक फायदा म्हणजे हवामानाचा अडथळा येत नाही पाऊस असे किंवा उन्हाळ्याची कडक उष्णता असो आपण आरामात घरात खेळ खेळू शकतो
हो पण आउटडोर आऊटडोअर गेम मध्ये आपण निसर्गाच्या जवळ राहण्याची अनुभव मिळते ना आपल्याला झाडे मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश यांचा आरोग्यावर सकारात्मक परिणामी होतो
खरं आहे आपण जितका वेळ निसर्गात घालतो तितका मन प्रसन्न राहत त्यामुळे बाहेर खेळणाऱ्या मुलामध्ये आत्मविश्वास जास्त दिसू लाग दिस दिसून येतो
हो तुला असं वाटतं का कि शाळांनी खेळांसाठी जास्त वेळ द्यायला हवा
हो नक्कीच अभ्यास जितका महत्वाचा आहे तितकाच खेळ ह महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांचा सर्व सर्व गेम विकास होण्यासाठी दोनही गोष्टी आवश्यक आहेत
हो आणि काही व्यक्ती तर विद्यार्थी असे विचारायचे असतात कि त्यांना असंच विचार येतो की खेळ खेळल्यानेच वेळ वाया जातो पण मला वाटतं ना कि हा गैर समजा आहे मुलांचा
अगदी बरोबर खेळामुळे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतात. त्यामुळे अभ्यासातही चांगली कामगिरी करता येते.
हो तसेच ना ख खेळातून पराभव. स्वीकारण्याची. सवय लागते. प्रत्येक वेळी जिंकणं शक्य नसत ना. हल्यानंतर पुन्हा प्रयत्न करायला हवा शिकणं ही खूप मोठी गोष्ट आहे ना.
हो आणि जिंकल्यावर नम्र राहणें तितकंच महत्त्वाचं आहे. खेळ आपल्याला जीवनातील अनेक मूल्य श शिकवतात.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू खरं सांगायचं ना तर इंडोअर गेम्स आणि आउटडोर गेम्स यांच्यामध्ये ना श्रेष्ठ कोण हा प्रश्न चुकीचाच आहे. तुला काय वाटतं.
हो कारण दोनही दोनही प्रकारचे खेळ आपल्यापल्या जागी महत्त्वाचे आहेत. एक बुद्धीचा विकास करतात तर दुसऱ्या शरीराचा विकास करतात.
हो मलाही असंही वाटते म्हणून ना प्रत्येकाने दोन्ही प्रकाराचे खेळ खेळायला हवेत त्यामुळे आपण शारीरिक दृष्टिकोनाने आणि मानसिक दृष्टिकोनाच्या अधिक सं सक्षम बनू शकतो ना
अगदी बरोबर खेळ हे केवळ मनोरंजाचे साधन नाही तर आपल्याला व्यक्ति महत्त्वाच्या विकासासाठी आवश्यक आहेत
हो अगदी बरोबर म्हंटलं तू आता बघ ना खेळामुळे आपलं शरीर आणि मन दोन्ही ताजतवाने राहतात. त्यामुळे आपण अभ्यासही चांगल्या तरीने करू शकतो. चांगली कामगिरी करता येते त्याच्यानंतर आपल्याला
हो खरा आहे. जितका वेळ आपण निसर्गात घालवतो तितका मन प्रसन्न राहते त्यामुळे बाहेर खेळणाऱ्या मुलांमध्ये आत्मविश्वास किती जास्त वाढतो आणि यावेळी मोबाईल मुळे इंडोर आणि आउटडोअर गेम तर मुलं खेळणच विसरली आहे. त्यामुळे खेळ हे खूप महत्त्वाच झालं आहे.
हो हे तर खरं म्हंटलं तू आणि खरं सांगायच ना तर इंडोअर गेम्स आणि आउटडोर गेम्स आपण नक्कीच खेळायला हवे दोन्ही आपल्या आपल्या तरीने खूप इम्पॉर्टंट आहे ना
नक्कीच मला पण असंच वाटत इंडोर गेम्स महत्त्व कमी नाही. अ बुद्धीसाठी आणि बुद्धीसाठी इंडोर्स गेम महत्त्वाचे आहे पण शरीरासाठी तर आउटडोअर् गेम पण महत्वाची आहे ना
हो अगदी बरोबर म्हंटलं तू खेळ हे केवळ म मनोरंजनसाठीठी नाही तर आपल्या अ मानसिक आणि स्वास्तिक जीवनासाठी खूप आवश्यक आहे ना
हो खेड्यामुळे केवळ शरीरात नाही तर मनही निरोगी असतात अभ्यास अभ्यासाचा स्थान परीक्षा आणि इतर चिंता या्यापासून थोडा दूर राहावी मिळेल. राहायला मिळते ना त्यामुळे थोडं फ्री पण वाटतो
हो अगदी खरं आहे तू खरंच म्हणते ग मी जेव्हा खूप तणावात असते ना तेव्हा थोडा वेळ काहीतरी खेळून घेते त्यानंतर मग हलकं वाटत तर पुन्हा आपल्या कामात लक्ष घालायला चांगलं वाटत केंद्रित होऊन जातो
हो काही वेळ इंडोर्स किंवा आउटडोअर्स गेम खेळल्याने मन ताजतवाने होते आणि मेंदूला पण सक्रिय करतात. त्यामुळे इतर कामात किंवा अभ्यासात आपला जास्त वेळ जास्त जास्त लागतो आणि शरीर निरोगी राहते
नक्कीच हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू बघ आता जितका अभ्यास महत्त्वाचा आहे ना आपल्याला तितकच खेळ ही महत्त्वाचे आहे आता आपण विद्यार्थ्यांना कधी कधी असं वाटत की अ जाऊ दे आता पण नंतर बोलूया
बरं धन्यवाद